हॅलो हा सुभ सायंकाळ ओ नमस्कार, शुभ सायंकाळ हो झालं तुमचा झालं?
नाही. आमचा करायचाय सध्याचं थोडसं उशिराचं मुलं उठली. झोपलेले अस ते ऊठल्यावर मग सगळंच होत म्हणून नाही, आमची शाळा दोन तारखेपासून इथल्या चालू झाल्यात. हं हम्म, रुटीन चालू झाली आत डब्बा वगैरे आवरणं सक काळी खूप गडबड असते हं.
हा, तेच ना. हो. माझी एवढे गरब आत्या मला म्हणले यायचं टेस्ट करायला पण टाइम भेटत नाही.
नाही, नाही जर सायचं नाही मग संध्याकाळी करते. पण आजकाल ते कन्फ्युजन आहे की, योगा चांगला की जिम चांगली?
हा तेच म्हण, दोघात पण चांगला फायदा आहे ना म्हणून.
पण म असं म्हणतात की, जिम मध्ये ना तुम्ही वर्क म्हणजे योग म्हणजे एक्सरसाइज करतात पण नंतर डबल भुक लागते तुम्हाला, त्याच्यामुळे डबल खातात मग त्याचा उपयोग पण होत नाही. असं बऱ्याच बरेच, बऱ्याच जणा कडून ऐकलयं, पण आता तेच काय करावं? तस योगा थोडासा करते मी. पण जास्त ना होतच नाही थोड
हा ओ जीम म्हणजे कसय म्हणजे आपल्यासारखांना, तेच्यानंतर कसं अ त्यापेक्षा म्हणजे योगा केला ना जरा
हो ना हो ना हो.
मी मध्ये म्हणजे ना तस ट्राय करत होते म्हणजे ब्रेकफास्ट साठी
हा हा.
नव्हतं ना? मग, तसच म्हणजे योगा करून- कोलेस्ट्रोल कमी केलं. तरीपण छान रिझल्ट येतो. जिम मध्ये वगैरे तर काही जाण होत - नाही?
हा, नाही योगा आपण घरी बसून- पण म्हणजे युट्यूबर वरे- बरेच व्हिडिओ होता.
हा. बरेच व्हिडिओ दाखवतात. किंवा मग स्पेशल ऍप पण आहे त्यांचा. योगा म्हणजे योगा काही असं तर काही असं काही ऍप आहे त्यांचा- कसं त्याच कुठं मिन असत, बरोबर लावून देतात. कोणती एक्सरसाईज केव्हा करायची? म्हणजे कस पोज द्यायचं. तसं ते स्टार्ट केल्या बरोबर सांगातात आणि म्हणजे मीनीट पण लावून देतात. एवढे मिनिट अस पोजमध्ये तुम्ही थांबा. किंवा सूर्यनमस्कार, भरपूर अ - एक्सरसाइजचा टाईम घेतात.
असंए का? आता मला मी- पण बघते ट्राय करून आहे का तो ऍप? मला ही सध्या माझं थोडस वजन वाढ-
हा. एक्सरसाईजचे पण प्रकार आहेत ना, योगा ॲप वरून हे.
हा बरं बरं आता बघते, प्ले स्टोर वरूनच डाऊनलोड होत असेल ना?
हा प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड केलाता मी. कारण मध्ये मी, वजन कमी करण्यासाठी- तसच करायची ना? नाही तर मग योगा क्लासेस टीचर असेल म्हणून पण भर - होऊ द्या तर-
पण ते, ऑनलाईन नाही उपयोग योगा करण -
हा. ऑनलाईन नाही. ते कसंय आपल्याला म्हणजे एवढं फास्ट फास्ट जमत नाही. त्यापेक्षा ते कस आहे? आपण म्हणजे टायमर लावला का आपल्याला दिसत तस करतो आपण.
हो ना हो ना.
सुरुवातीला त-एवढे हातपाय दुखतायेत. आठ दिवस तर कोण म्हणे पूर्ण अंग दुख - हो हात पाय. पाय एकत जास्त दुखतात. आपल्याला सवय राहत नाही ना. जस आपल्या शरीराला टेस करण्याची हं कसयं नियमित वाया आळस दूर होतो.
हा नाही आणि नाही व्यायाम केला तर आ थोडस काम केलं की कंटाळा येतो माणसाला वजन वाढल्यामुळ, मग तुम्ही थोडस -हा नाही वजन माझ पण भरपूर वाढलंय, आता मग चालू आहे.
हो तेच म्हणजे मग म्हणूनच मी कोल् स्टोरवरलेलो असतो ना?
हो ना हो ना हो ना हो ना
म्हणून असते योगा म्हणजे पहि वजनचा वजनचा पण त्रास होतो
माझं ना ते कसं झालंय चहा--नाही कोलेस्ट्रॉल फॅट
त्रास होतात म्हणा बीपी म्हणा
पिस उडित ते पण खूप त्रास होतो वजन वाढलं कि मला हं आणि म पुरुषांमधे कसं अटॅकचा वगैरे प्रमाण खूप वाढलयं ओ--ब्लॉकेजेस हा आजकाल ना गाडीवर बसायचं इथून गाडीवर दुकानात गाडीवर पुन्हा तिथून गाडीवर व्यायामच नाहीये पुरुषांचा. आता करणार ते बरेच जण आहेत पण नाही करणाऱ्यांना काही करू शकत नाही आपण तस जण आहेत की ते आपल्या तब्बेतीची घेतात नियमाने जातात
हा म्हणजे तस व्हायलाच पाहिजे ना
हो ना हो ना हो ना.
सकाळी म्हणा साय
हम्म
केव्हा तीस चाळीस हा चाळीस मिनिट द्यायला पाहिजे.
हा आणि पहिलं कस होत पहिल्या माणसांना कष्ट होतात, त्यांना म्हणजे व्यायामाची गरज नव्हती, शेतात जाणं, त्यांना घरचे पण काम भरपूर होत ना त्याच्यामुळं त्यांचं, हा आणि
बायम नाही मनष टा ते आपल्या एवढं कष्ण नाही होत कि पण वॉकिंग ला जाऊ शकतो रात्री
हो ना हो ना हो ना आणि आजकाल लहान मुलं असल्यावर पण मुल म्हणजे महिलाना बाहेर पडता येत नाही घरात लहान मुले आहेत त्याच्यामुळ त्यांना बाहेर पण पडत त्याच्यामुळे वजन वाढतं त्यांचं असं होतं ना
हो म कार्य येत ना म्हणजे तसं पण करू शकता पण म्हणजे आपण असं पणे किंवा सायकल चालवणे
हा हा हो
त्याच पण म्हणजे असं बेस्ट रिझल्ट आहेत आपण आता बांधी नाही म्हणजे सायकल चालवायचं आता तसं आपण जिम जिम मध्ये ते असत आपण बाहेर जाऊ शकतो नसत सायकल चालवायला
हो ना हो
कस आहे येवढं खेळायचो
हो ना हो ना जातो आणि ते जिम मध्ये कसं होत पैसा तर घेतात पुन्हा ते शेक घ्या म्हणतात पण ते सगळ्यांनाच परवडण्यास ार नसत तीन तीन हजार असतात महिन्याला त्याला ह नाही ते
आप मग कसपन करू शकत
हा त्याचा रिझल्ट पण येत नाही ना योगा घरी केलं तुम्ही घर करू शकता तुमच्या मनावर ना असं नाही की तुम पैसे देऊन तेच पैसे हम्म म चालू आहे ते आजकाल बत्तीस बारच पण भरपूर निघाले बघ
काय
तीस बारचा टायप्लॅन म्हणजे एक घ तुम्ही बत्तीस वेळेस चांगले चावून खायचं. त्याच्या पण भरपूर वजन कमी होतं म्हण
हो म्हणजे आपण कस आपलांना म्हणजे असं घाई गडबडी ने खातो ना मग पचत नाही. चरबी वाढते हो जास्त आणि चरबी वाढते त्याच्याने म्हणजे आपल्या शरीराला लागत नाही क चरबीला लागत ते हो. म्हणून म्हणजअसं बत्तीसर वेळा म्हणजे असं बारीक चावून खाल्लेलं पण कोण कोण खातो ना तसं खाल्लेलं. विषयला पूर्ण करावं लागतात ते त्यांनी वजन पण वाढत नाही.
होणा हो हो.
हम्म तसखाय म्हणजे, हरकत नाही.
तुम्ही म्हणजे किती दिवसात, हो ना नाहीत चावून पहिले पण लोक चाऊून खायच त्यांचं शरीर पण व्यवस्थित होतं ना ओ. आजार नव्हते कुठले बीपीचा त्रास नव्हता, शुगरचा नव्हता क
खाली बसून धुवायचे. आतातसं नाही आपण मशीनमध्ये टाक हा केव्हा
आजकाल कामच नको वाटायला पण प्रत्य ते कामाला बाया पण आहेत.
आहेत, किंवा आपण जाळून म्हणजे आता पुसायची, आपण खाली म्हणजे कसच घर आपण पुसायच फरशी खाली बसून करायच्या. आता तस नाही आप जावई तर हा पूजा असं करतो. त्याच्याने आता पोटात खाली बसून आपण जेवत नाही. म्हणजे तेव्हा तो तेव्हा योगस होता म्हणा त्या, आता जिम मध्ये जातो ना पूस आपल्याला करायला लावतात, फारशी पुसायला लावतात. ब समजशी
आणि आपण बा कामाला बायांना पण पैसे देतोत ताई पण लोकांना पण पैसे देतो. आपले किती म्हणजे पैसे वेस्ट जातात. तेच्यात.
हा त्याच्यात वीस टाकायचं आणि वाळत.
हा हा ह. आणि आपले आजार पण वाढतात ना ओ. मग आपण तेच पैसे तेच आपण हा घरी थोडशी मेहनत घेतली. तर आपले पैसे पण वेस्ट होणार नाहीत. थोडं.
आधी म्हणजे कसं होत असंच सांगायचच नाही आधी शाय वेट खरंच चांगले होते. आजी वगैरे सांगायचे त्या
आधीच सगळं म्हणजे अस फवारणी होते. केमिकल मुक्त
नव्हत हो, आता तर म्हणज सगळं केमिकल राहत राहण त्याच्या कस फॅटलाॅस वगैरे होत नाही
हो मग
तन त तेचन मुलांमध्ये पण बघा ना किती लट्ट आता पाहायला मिळतो
हा आपण एवढं अ लहान मुलांना शुगर होणं चालूच आहे हा मग
अ हो मोबाईलच बघतात ना टिव्ही
आहेत कबड्डी खो खो असे बरेच गेम होते. ते स्किपिंग होती. हा आता तस राहिलच नाही ना हा शाळेत आपल्या योग
टीव्ही करायला ते चांगलं किंवा शाळेत पाठवतो ऍक्टीव्हिटी ते
हो ना हो ना हो पण आजकाल
ऍक्टिव्हीटी होत नाही मुलांची
हा ऍक्टिव्हीटी होत नाही. आणि मुलांना डोळ्यात चष्मा लागणे. शुगर होईल. वजन वाढल्यामुळे लहान वयात बरेच शाळा सुरू झालेत ना,
बरेचशे अ बघा आपण जिम त्याच्या पोती ते शेक देतात प्यायला किंवा आपल्याला घ्यायला लावतात आणि योगामध्ये म्हणजे हा फरक आहे की योगा योगा क्लास ऑफिस मध्ये गरम पाणी केिंवा लिंबू पाणी प्यायला लावतात. हे परवडत आपल्याला जीम नाही परवडत जीम मध्ये माझ्या मागे मागे शिक असतात.
हो हो ना हो ना हो ना
योगा क्लास ला लिंबू पाणी पितो किंवा दालचिनीचं पाणी हो ते पण कोलेस्ट्रॉल कमी करायला म मदत करता.
हा प्रयत्न करू आता हो हो मी आता डाउनलोड करते. ऍप करते.
थोडासा टाइम काढा हा तेच थोडासा टाइम कढयचा चालेल थँक यू धन्यवाद हो. हो हो तुमच्याशी बोलून पण छान वाट टल. हो चालेल ठेवु ना बोलूत आपण नंतर हो